हॅलो.
हॅलो, हा बोला ताई, फोन केला का? आवाज येतोय? हो हो, येतं येतं. काय करता?
काय नाही जेवन
काय नाही, जेवण झालं. आताच बसले, आवरल. हो ना, म्हटलं बघु फोन करून काय, हा हा पाऊस वगैरे हाय की नाही. हो आज आहे ना पाऊस आहे. आज झाला ना. हो जेवण झालं. आताच आवरलं सगळं.
म म्हटलं बघू फोन करून.
तुमच झालं जेवण? हो जेवण झालं पण, राऊंड मारायला जायचं. तर बारीक पाऊस येऊ राहिला बाहेर.
हा ना, हा हा.
भांडे त्याच्यामुळे थांबून घेतला. आ का? हा हा.
ह
जेवण झाल्या त कसं? थोडस राऊंड मारला का तेवढंच पचन बी होतं. शेतपावली होता.
हो.
तुम्ही करता का नाही व्यायाम वगैरे?
हो करते ना, मी पण करते व्यायाम.
मी पण योगाला जाते सकाळी. हो का? क्लासेस लावून घेतले. कारण कसं दिवसभर आपले काम चालता?
हो हो, बरोबर हाय ना म, नंतर वेळ नाही भेटत.
हो ना, सकाळी सहा ते सात योगा.
ह
हा हा, पण मग आता पावसाळयाच, मग कस काय कराय म आता पावसाळयाच घरामध्येच करायच आपन, हो ना. म्हणजे इथं जेवढे तेवढं आपण रोजगार तर शिकवलेलं असतं ना. हा तस करायच आपन करायचं घरामध्ये हो म्हणजे उगाच चूकत नाही काही नाही आणि पावसामध्ये कस च्या चक्कर माराला जायचं म्हटलं, चिकला पाण्याची भीती वाटते.
भीती वाटते हो सटकण्याची
हा मग त्याच्यामुळे आम्ही काय करतो, इथल्या इथेच चक्रा मारतो. ते मी घरामध्ये हो का? तिकडून हिकड, तिकडून हीकड ध दोन रूम ये. पण मारायच्या चक्रा म्हणजे कस त्यात व्यायाम पण होत हो मग व्यायाम झाला पाहिजे. आणि ना म व्यायाम व्यायामवरच सगळ आपली तब्येत चांगली राहिली ओ गरजेच ते म तुम्ही करता का ना व्यायाम हो आम्ही पण करतो ना योगा, प्राणायाम अरे वा वा प्राणायाम पण कर ता योगा बी करता छान हो करतो हो ना सकाळी हूं तुम्ही क्लास लावलाय का घरीच करता. नाही मी घरी च्या घरीच करते हो का कधी पासना करता? हो आता भरपूर दिवस झाले. हं आता मला पण आता वर्ष झालं करते मी याच्या अगोदर सगळे म्हणायचे ना कर कर कर पण मी कोणाचच ऐकत नव्हते. हा ना नाय केला पाहिजे आता वीना मायली चांगलंय. तब्येत माझी चांगलीये मला काय होणार नाही काय नाही पण ते मधी मधी मला कस झाल बसला का उठताच येत नव्हतं. वजन काही नाही पण पायच दुखायला लागले होते गेल्या वर्षी हा का हा हा म तेव्हा पासना ना योगा चालू केला. हो का हम्म योगा चालू तुम्हाला आता फरक जाणवतं असेल ना त्यांनी फरक म्हणजे खूपच फरक आता मला कंटाळा येत नही काय नही अनं दिवसभर खूप काम केले न मी तरी थकवा जाणवत नाही फ्रेश वाटत हो.
हम्म, हम्म असं हम्म, हम्म
इफेक्ट पडतोच बरं का त्या योगाचा आपण म्हण तो ना, हो ना नाही, नाही वाटत ना फ्रेश वाटतं. म आणि मीच पहिले नाव ठेवायचे काय बाई या बायकांनी आम्ही हो योगा करता हे करता ते करता पण नंतर माल्ला ना जसं जसा त्रास जाणवायला लागला ना मग म्हटलं बघू आपण तरी म त्या शेजारच्या मावशी, नाही नाही केलाच पाहिजे खरं शेजारी मावशी ते राहता ना त्या म्हणे आहो ताई योगा ला येत जा तुम्ही तुमचे पाय दुखणार नाही. म तेव्हा पासना गेली योगाला म बघितलं पंधरा दिवसात मला पुष्कळ फरक पडला. आता एक वर्ष झालं मला करते मी आता एकदम छान ये तब्बेत हो.
हो, हो, हम्म त्याला कस रेग्युलर केलंच पाहिजे आणि
बरबर ये ना
हम्म आणि किती आता वयस्कर वयस्कर बायां ये पण म त्या करतात नाय का
हो करता ना, म आजारपण नाही राहात काही नाही. नाही.
हा तेच
आता काय जेवायचं, अजून काय नाय अ नाई आता उद्याच हे का आता म्हटलं मेहंदी काढू हातावर कोण आणून ठेवलाय मेहंदीचा, हो ना हा हा मेहंदी लावायची. काढलीच पाहिजे ना कारण की थोडी छोटी काय होय ना पण काढली पाहिजे. हो हौस हं हं हम्मं म्हटलं आंता कसं अंथरून वगैरें टाकूं. नंतर काढूं म्हणजे मंग कसं ते. फसूंन जायंला हं हां कांहीं नाहीं आंता बरोबर आहे तयारी आंता उद्यां कायं आपल्या स्वयंपाक. नाहीं पणं मुलांसाठी करावांच लागेन
हो.
आपल्या जरी उपवास राहिला तरी भाजी पोळी करावीं लागते हो नां आईला सुट्टी.. ती कधीचं नसती कां
नाहीं नां कधीचं नसती
हो नां. कधीं सुट्टी घेतं नाहीं आईचं मनं नाहीं बरोबर आहे नां. त्यांची ड्युंटी चालूंच होती सकाळीं पासनं झोपेपर्यंत. चालूंच असते आणि
सुट्टी नाहीं कां रविवारी नाहीं कां शनिवार नाहीं.
नाहीं नाहीं कधीचं नाहीं आपणं तरी मुलांना म्हणतो भाऊ थकला असलं झोपूंन घे. पणं आपल्यांला कोणं म्हणतं नाहीं हो असं. कोणीच म्हणतं नाहीं सगळे बाई.. तूं बसं आंता आम्हीं करतो कां उलटं म्हणतां आम्हीं बाहेरून कामं करूंन येतो तुम्हीं कायं करतां घरी. घरांमधी. बरोबर आहे नां पणं मी कायं म्हटलं त्यांना. एखाद्या दिवशी एक कामं करां मी पूर्ण दिवसं बाहेर जातोय तुम्हीं घरांत थांबा. आणि तुम्हीं मी जेवढे कामं करतेना तेवढे कामं तुम्हीं पणं करूंन दाखवां मंग तुम्हांला समजेल हम्मं मंग समजेल असं कसं कायं नाहीं नां तेंव्हा चं समसंत बरोबर आहे नां
हम्मं घरांत
घरांतनूच ते सारखं चालूंच असतां आओ किती स्वच्छता ठेवावी लागते ते आंता झाडाचं पुसायच मी तरं सर्वांना हम्मं आं म्हंटलं आंता कशाला नाहीं कां तयार करती इंस्टाग्राम वरं की कायं हां हां
जे म्हणजे घरांत कामं करणारं बायकां असतांना त्यांना पणं कांहींतरी कामं म्हहिजे नाहीं कां म्हणजे एक मानधन सारखं किंवा असं कांहींतरी दिलं पाहिजे असां हो नाहीं हे सरकारने केलेलं नाहीं वाटतं.
हो कां बघां नां ताई कुंठे असं तरं आम्हांला पणं सांगा नां. करूंन बघूंन आपणं आपल्या घरांत. करतो नां आपणं सकाळंपासून रात्री होनां. तरं मान
हम्मं हम्मं
चाले नां चं निकल पणं पणं आंता पुष्कळचगचय काढल्यामुळें लेडीज साठी आहे नां हो लाडकी बहीण योजना
हो हम्मं बोलां
अजूंन कायं चालं कायं नाहीं हम्मं आंता मंग कायं उद्यां लवकरं उठायचं असलं हो लवकरं उठूंन मंग घरांत लावरूंन घेऊं हम्मं आणि मंग पूजेला जे हो ना माझं पण तसच होत आणि माझ कस हाय.. आवरल्याशिवाय असं हो उद्या पौर्णिमा ना पूजा करता का तुम्ही? हो. पूजा हो आम्ही करतो तुम्ही करता का? आम्ही पण करतो ना सत्य नारायण ची पुजा ना हो हो करतो करतो. पण तो प्रसाद हा तुम्ही
हो करतो ना आम्ही पण करतो, घरातल्या घरात हो थोडासाच असा छोटा हा अर्धी वाटीच करतो प्रसाद हम्म! हम्म कारण मग तो पण वाया जातो ना हे पोर खात नाही.
पोरं खात नाही आणि बाहेच्याना पण सांगतात. का शेजारी पाजारी नाही नाही नाही नाही आप आप आपलाच घरात करायचं. हो का? हो हो. हम्म कुंकूमार्चंन करतो अरे वा पौर्णिमे हा महा कुठली देवी महालक्ष्मी? हो आपली जी कुलदैवत असेल किंवा मग श्रीयंत्र असत त्याच्यावर हो का आमची महालक्ष्मी तुमची? हा आमची महालक्ष्मी. अरे वा म्हणजे आपण एकच साईड ने आलो.
हो!
हम्म, मग त्याच्यावर करतो.
हाव. किंवा म श्रीयंत्रावर करायच हो का आम्ही गेल्यावर स्क्रीन वर केलं तर अजूनच छान. दोन तीन महिने झाले आम्हाला जाऊन मालक. तुमला जाऊन आलो, आता बघीतल का काम चालु होते हा हा हो मस्त झाल म्हण. वगैरे हा ना नाही आमचं नाही झालं एवढच छान हो ना.
म्हणजे यावर
नाही या वर्षी तरी नाही झालं आम्ही वर्षात न एकदा का जातोच आम्ही देवीला
जायलाच पाहिजे ना वर्षातून एकदा.
तुझ्या इथं बरोबर हाय ना हम्म या वर्षी तर नाही झालं अजून हो ना. चालेल येईल ना एवढी येईल. हो सांगायचं तु तुम्हीच घेऊन जा आम्हाला आम्ही येतो हो मग. म काय त्यांच जेव्हा बोलवण असेल तेव्हा.
हा!
हा तेच ना आपण किती पण जायच जायचं म्हटलं तर नाही होत ते. शेवटी योग कुठल्या गोष्टी योगायोग
हम्म तेच ना हम्म!
चालेल चालेल बघा काय करता अजून काही. काय हम्म, आज पाऊस झाला तुमच्याकडे? हो पाऊस झाला ना आमच्याकडे सहा वाजता खूप पाऊस होता. आता पण थोडी भुरभुर चालूय हाय बाहेर. म तेवढ्यासाठी मी गेलीच नाही ना खाली चक्कर मारू म्हटलं. जेवन झालं का? हा हा पण कुठे आता पाऊस चालूये. तर जेवायलाच बसता काय? हो का जेवायला बस्स आता गावात. हे ना मग जावणे मम्मी दहाला जेव म्हटलं बरं चालेल.
हा हा असं.
आता बसतो जेवायला. हा ना हा हा हा हा. .
हम्म हम्म हा इकडे नाही. हम्म तेच ते काही नाही तुमचं काय चाललो अजून?
काय नाही आमचं का आता जोपायची. तयारी नाही का अजून जेवायचं नंतर झोपायच हो हो. तुमचं बाळ रडतंय ओ ताई आवाज ना हा थोडसा हा तेच लहान मुली झोप आली ना त्याला ता हा हा हा चालेल चालेल हम्म. त्यामुळे तो रडतोय आता हो. चालेल बरं हो हो छान वाट हो चालेल छान वाटलं बरं का ताई. हो हो मला पण छान वाटलं हो करत जा फोन हो चाल. हो हो चालेल.
बरं ठेवते.